भीतीच वाट ती लागतो का नाही जातो का काय
हा आणि टाईम कळत नाही परत बोलतो बोलता
हा टाइम इतक्यात कळून जातो मीच पाहिलं म्हण लई वेळ झाला दहाच्या वर गेला
तेच नावा हो बेड
हम्म
म तो आ् शिव बोलता बोलता तर मला टाइम बघायला होता अजून का जात नाही अजून का म त्यांच्या मा म्हटलं असल ना आम् माझ्या गप्पा एवढा रगतो की आम्हाला कळत पण नाही एकाक दोन तीन होऊन जातात इथे आपल्याला एक कॉल म्ह पुकल
त्याच्यात रोजी असती ना तर अजून तिच्या गप् प् सांगायला मला अजून इतक्यात वेळ गेला असता निघून
इतक्याच वेळ गेला असत हीच माली काही कत नाही काय करू लिवच माझ्या मम्मीच्या या दृष्टीने आणलं होत क द्यायचं द्यायचंय
हां
या दृष्टीनेम्ताला घेऊन येले
पायच आता तुम्हाला पावसाभ पावसाळ्याभर काही काम नाही ना राहणार म्हणजे ऑर्डर वगैरे असं काही राहणार नाही ना तुम्हाला
हम्म
तोपर्यंत मग घ्या हाऊस करून
नाही हा चालय त्याच मस्त राहते त्याचं काहीच टेन्शन नाही
आणि पाबाई
हे डॉक्टरकडे न्यायच्या वेळेसच रतामशाहन जात हो लई म्हझे माजी म्हण पाठवीत नाही लय दर्शाचे हात पाय जोडायला लागत सकाळपसून
नाही नाही मामांची तयारीच होती मामाांनी पहिल्या वेळेस तसच केलं खूप भरी घातलं गोड गोड बोलून परासखी विलवाने तोंड करून आणना आणुना रोजीच्या वेळेस तस केलं तर मग मी झाले तयार हो त्या गोष्टीला आताय परत तेच चालू आहे
हां
पण मी आता जुमानातच नाही त्यांना
हम्
आता म्हंटलं अजिबात नाही आता ती प गावठी मांजर आहे आमची पहिली ती प्रेग्नेंट आहे म्हणड तिचच तुम्ही एखादं ठेवा म्हण लागलं तर परत
हा म काय
पण नकोच म्हणलं तो जीव डायरेक्ट मरायसाठी आणायच े हात शब्द बोलले मी त्यांना
नाही नाही खरच नाही
डोळ्या अडचा आणि डोळ्या खातचा म्हणलेले फरक राहतो ना
म तीच मा म सारखं मती तुझा जीव लागायला लागलाय आता तु चला हे करायला लागली तू
तेच होतं आवल हा पण ये ना खूप जीव घालतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं लई आणि
नावा असं वाटतात हऊ दे वा आपल्या जीवापेक्षा मी पाचशे रुपयाकडे मालवहिनी त्यामध्ये आमच्या साक्षी तुम्ही पैसे ठेवायचे बाजूला तर तुम्ही काही माग वडेवाणी करत
मग तुम्ही काय करा आ असल ना त्याला गि तुम्हाला हार हा जर त्याच्या मागं भेटणार असतील तर ना खुशाल देऊन टाका
आता हा जर मा आता ती काय करते का माहिती मी ते डोस मारल्यानंतर तिला मी तीन हजार होती तीन हजार बोलती अर दर्शनचा मित्र आहे चार हजार ण असं वाटत एवढी मग देई पेक्ष हे आपल्या नजरेत राहील ना म्हणून माझं चाललं जाऊ दे आठशे रुपये गेले इंजेक्शनला गेले गेले समजून
हम्म
आणि माझ्या पप्पानी काबर पैसे दिले पाचशे रुपये काही देऊ नये म्हणून ठेवलं पाहिजे नाही म्हणून दिले
म्हणजे तुमच्या बापांची इच्छा आहे का ठेवायची
भाझ्या पप्पांची इच्छा प मम्मी मतीेवढे पैसे लागत तिला एवढं खायचं त्यायचं असं तसं माहिते
मग आता हाऊस जर पुरी करायची असेल तर मग आता तसं करावच लागत ना आपल्याला
मग ते तर आहेच आर आहे आर म्हणे तू देणार असल मग मी नाही केला विचारला होते माझ्याकडे जाता पण नेता पण ह खरंचल्याशिवाय पैसे येते नाही
अह आमचं आहे ना ते ते तर खरंच आहे पैसा साचून ठेवला ना ते येणं जाणं चालू ठेवायला लागत येत नाही पैसा
येतच नाही मी किती पैसे खतले असेल तेवढं पटेल माझ्या पैसे पण आले असं नाही का माझ्याकडे आले नाही पैसे तेवढे पैसे पण आले माझ्याकडे
हम्म
तिचे आता केस पण करत आहे त्याच्यासाठी औ औषध आता आणायला लागल
आणून पण त्या औषध मी आणलेललं होतं ना आता आम्ही आमच्या या मांजरीला देऊ राहिलो खरंच फरक आहे होत्या औषधाचा
हा कितीला केले ते
त्याच्यावर ना काहीतरी दोनशे का काय किंमत ह बाई मोठी बॉटल आहे पण ती
हम्म
ते नेमक आता तिकडं खाली गेले खाली तर लगेच रेंज जायला बसली फोनची
हम्म
आता एवढा विचार करीत बसला पैशांचा
येत आहे कसं
हा इल तोयन अमीत
आणि तिला त्या दिवशी किती ह का तिला किती लागले होते याला त्या दिवशी तुम्ही नेलं तिला तिंथेच नेलं होत ना अशोक स्तंभावर
अहो काय नाही त्या तिला ते लाईट बीट दिली ते कुत्र्याच कुत्रा चावल्याच इंजेक्शन दिलं होत रेबीच ते तर त्यांच्याकडूनच राहतं आणि काय दहा रुपायचा केस पेपर फाडेलं होता फक्त आणि परत ते इमर्जेन्सी इंजेक्शन दिलं पहा त्यानि ते शेवटच्या स्टेजच ते तर वीसच रुपयाचं होतं इंजेक्शन
अम
हा मला वाटलं राजला मी दोनशे रुपये दिले नेमकी कॅश दोनशेच होते त्याच्याकडे दोनशे रुपये देऊन टाकले म्हटलं असल तर मला फोन कर म्हणलं तीडून लगेच फोन पे टाकिती मी
हा
पण तो म्हणे अगं वीसच रुपयाला होतं आणि नंतरचे त्यांनी ना अशा चार बॉटल दिलेलं आहे मोठ्या मोठ्या
औषधांचाच थोडा खर्च आहे बाकी नाही काय
मग औषध ते मग तेच सांगते ये ना दोन औषधं मोठी बॉटल दोन छोट्या बॉटल त्याचे पाचशे रुपये झाली
अहो याने एवढी एवढी पण नाही आणली
समजा आता जायच्या स्टेजला आहे तरी डॉक्टरांनी औषधं लिहून दिली होती समजा
मग
आणि आपणही लगेच मी स्वतःहून म्हणले तिला औषध असेल द्या म्हटलं काहीतरी टॉनिक बिनिक म्हणजे मग तिला बरं वाटेल तर
ते तसेच नावावर टाकून ठेवून ठेवून द्या मग औषध जपून ठेलं होत तिचं मी तरी मागे म्हणजे ना तिला काय झालं तिचा पाय मग तेव्हा पण मी किती अडीचशे तीनशे चे तीनशेच औषध घेऊन दिले होते तिला त्या मोठे मोठी बॉटल होती ती पण ती तिच्याकडेच दिली ते कडे बाटल्या मला परत देईल यायच्या वेळेस तर तिने ते दिलेच नाही बॉटल पण जाऊ म्हटले
फोडेले साक्षी संध्याकाळी फोडले मी ते औषध व मी काय विचार केला म्हणलं इला इंजेक्शन देइल नको म्हणलं एवढं एखटी तिच्या पोटात काही नाही बॉ असं आणि तिला दूध पाजलं अनं दूध पाजल्यानंतर तर म्हंटलं शांत झोपल ना मग हिला संध्याकाळी औषध देऊ असं डोक्यात आलं माझ्या परत विचार केला म्हणलं हे औषध जर तिला असं थोडस आराम पडावा म्हणून जर असले झोपे बिपेचं बा असं शांत रावा म्हणून किंवा असं आपण कसं म्हणतो पेन किलर सारखं तर मी ते औषध लगेच फोडले आन तिला दिली म्हणजे एक एक एकच डोस जायल तिला त्या औषधांचा लगेच संध्याकाळी तर म्हणजे आस समजा चार वाजता दिले मी तिला ते औषध चार साडेचार ला दोन तासांनी ये
मी त्याला नाही का मागे माझे तेजुला वगैरे होत होते ते मला म्हणजे ममीचे फकून देे मी त्याच्यावर नावं टाकून सगळं तसंच ठेवलेलं अजून पण
मी ठेवलेले ना आधीचे औषधं पण ठेवलेली आहे तिचे
तेच ना मग
ठेवेले सांभाळून म्हनून काय आता तो जीवच नाही राहिला मामनला काल आठवन यालती तरी मामांनी स्टेटस ला लगेच व्हिडिओ ठेवेला
ठेवले होती त्यांची मा त्ये मी माझी घेऊन येवढिच ईच्छा होती तुम्ही आतरून हवं मामा हातरुना व बशीली ती व्हिडिओ पण मला कालच दिसली मामा तुम्ही वरती बसलेले आणि मामा खाली खेळू राहिले.
हा
ते पण होत माझ्याकड तेवढेच मी रियाला कालच रियाचं माझं बोलणं झालं त्या कॉलवर वरती आली होती ती तिला म्हटलं अगं तुझ्याक तेवढा फोटो नसतील तेवढे मी फोटोन व्हिडिओ काढले तिच्यासोबत
लेय काढिले आहे ज्ञानू बरोबर खूप फोटो आहे.
तुफान फोटो माझ्यात माझ्यात त्याच्यासोबतचे फोटो घेते रोजी सोबतचे
तेच ना आम्ही नाही काढलेले एवढे ज्ञानून काढेली फोटो तुम्ही नी ज्ञानूनी
लय पोटो आहे माझ्याकडे रोजीचे बापरे जबरदस्त येत राहताना ओ आणि असं थोडं थोड याच्या आणि ते स्नाॅपवरती म नुसार तशी येतं त्याच्या फोटोग्राफी
हम्म
बाकी
काय आता नको विषय नकोच वाटत आवो लई असं वेगळंच होऊन जात. ते मी विचारात जर गेले ना मी थोडस विसरायच हे करू राहिले मी आता कारण मला त्रास होईल त्याचा
हां मग किती डेंजर होतं.
दोन तीन दिवसले न माझं डोकन त्यांने इतकं दुखायचं डोळे इतके दुःखत होते माझे ते सारखं डोक्यात घेऊन.
मला तसं झालं होत मला तर किती मेसेज आले होते बापरे मी टाकलो होतं मलाल्ये मेसेज येत होते.
हम्म ते होतच तेवढं गुणाचं
हा तेच ना मग गु्णाचच होत ते
तर ही मांजर घरातच आला लागली लगेच पार मांडीवर येऊन बसती माझ्या
हा... ना
तिचां पडले तिच ते.. वास पण धावतो घरामधी जिचा आता ते सगळं क्लिअर झालं ती बरोबर करत यायला लागली आता
बरोबर केल मुशकल आता ते गेलं नाही का? त्यांना बरोबर कळतं आपल्याला घेती नाही असं तसं नाही त्याज वाजत मम्मी कापते
कोणी आलंय का?
काही नाही ओ पप्पा, आली होती तिला पाहायला.
हा हा
चक्कर चालू राहतं.
का विचार करा तुम्ही! तुम्हाला जर पुढच्या कामांचा विचार जर करायचा असेल तुम्ही घरी नाही तुम्ही तिला कुढं घेऊन फिरणारे आहे परत आणि ते मोठ झाल्यावर थोडस चंचल होतंय अजून
हा.. बेल्ट आणायला लागाल, माझं का बेल्ट मी आत्ता ऑर्डर केल तिला मला वाटतं बॅग ऑर्डर करावबा हा.. पण मग बाहेर आताच पळत ते पण मी जेव्हा बाहेर राहते.. तेव्हाच बाहेर टा क नाही लॉक काम करायला लागले की लॉक जेव रात्री मी बाहेर काम करत नसेल तेवढच वेळ त्याच्यावर लक्ष ठेवून बघण. सकाळी कोणतरी मी उठायच्या आता त्याला काय
एक करून पाहते परत ह.. नाही ना वेळ
हो.. आहे ना मग
हा